हॅलो हा आवाज येतो का
हो..
काय कुठे पत्ता बरेच दिवस झालं फोन नई काय नई
हा ह आहे हम्म पोरांचं काहीतरी असतंय
हा हा हा ते आम्ही ते शेजारी पण परवा क नई एक आहेत वैनिक त्यांना जोड्या मुली झाल्या माणती दोन
हा
हो एक फार नाजूक आहे आणि एक आहे तर अशी तब्येतीनं
होय
दोन मिनिटांचं अंतर आहे म्हणे त्यांच्यात हम् हम् ह
हम्म हा बाई आता हा हल्ली काय काय
हो
हो पण ते जुळ झाले की फार काळजी घ्यायला लागती
हो ना
अं वेट असत त्यांचं कमी
हो
आणि त्यांना लवकर इन्फेक्शन होण्या याच्याष उशीर झाला हं उशीर झाला की काचेच्या पेटीत ठेवा असं होत
हो हो त्यांच्यात देखील ठेवलं होतं ना हम्म वजन कमी असल्यामुं
होय होय ठेवलेलं काय
हम्म
हा हा हा हा
होम
हो फार ते ते म्हणजे अ पोर्टामध्ये जेवढा वेळ अजून पाहिजे असतो ना त्यांना हम्म काय म्हणतात ते त्याचे ते शरीराचं टेम्परेचर ते टेम्परेचर ते पेटीत देतात हम्म बाळ उघडत असत पूर्ण आणि त्या ब ते वेगवेगळे टेम्परेचरस उभ असती तशी ते देत मग ते हा मग ते दोन दिवसात किंवा तीन दिवस आधी ते लहान असेल त्याला जर अजून दोन तीन दिवस पाहिजे असतात मग तोपर्यंत अम पेनसन होत नाहीत किंवा काय असे बरेच प्रकार काहीत झालं कि ते स सिजेरियन कराय लागत हो आणि मग ते संत करायला लागत मग ते लवकर करतात लवकर करतात तर एकाला अजून वेळ पाहिजे असतो म्हणजे ते मला वाटते ते अ बॉर्न होताना सुद्धा ते दोन दिवस पुढे मागे होत असतील.
हा कोणाचा बीपी कमी होतो कोणाचा जास्त होतो असं होतं ना
आणि बीपी वाढतोच जरा थोडासा, सुज येती. म त्यामुळे ते करायला लागतं. हा, ते पेटीत ठेवाय लागतं तसं त्यांना. आणि मग त्यांची काळजी घेतली जाते.
होय, मग ते खाण्यापिण्याचं त्यांचं कसं करता आ दुधाचं वगैरे.
ते आईचं काढलेलं असतं की, आईचं काढून ते देतात. ड्रॉप्स म्हणजे क नाही लहान मुलां च जन्मल्यानंतरचं पोट हे एक चेरी असतं की नाही चेरी
हम् हम,
साधारण तेवढं असत हा एवढं छोटं असते. मग त्याची फुप्फुस आणि ही तर किती अंगठ्याच्या वरच्या कांड्या एवढ्या असतील.
हम्म,
मग किती प्रिकॉशन असणार ना त्या गोष्टीला तर त्यांना मग ते अ तासा तासान सारखं दूध द्याय लागतं ते ते पचतं चेरी तेवढंच भरतं ना आपण आपल्याला वाटत तेवढंच पिलं झोपलं
हा हा हा,
तर ते तसं नसतं ते, अ तेवढंच पित्तन झोपत ते. असं पोटभर पीत नाहीत लगेच ते, कारण ते हळूहळू त्यांची, अ प्रोग्रेस होत जाणार आणि पोटाची साईज वाढणार. मग दुधाची साईड वाढणार, मग भूक वाढणार.
हम्म हम्म.
हा, त्यामुळे ते त्यांना सारखं नाही का ते सुरुवातीला अगदी आठ दहा दिवसात ते सारखं त्यांना दुध झालं की, तां तां अर्धा तास झालं की तास झालं की लगेच द्यायला लागतय त्यांना. दूध आईच आलेलं नसतं म आत्ता हल्ली पावडरी वगैरे आहेत. त्या पावडरीला बऱ्यापैकी त्यांनी आईच्या दुधापर्यंत नेऊन ठेवलंय, त्या पावडरी अगदी चांगलेत, हा असं नाही कि ते आता हे नाहीत, आणि अ पावडरी अगदी ते, अं थोडंसं कमी इत क त्यांनी जवळ नेऊन ठेवलंय ते, पोषण मूल्यक. हा पोषण मुल्ये त्यांची, थोडीशी कमी आईच्या दुधापेक्षा. नाहीतर जवळ जवळ आईच्या दुधापेक्षा, हे पथ आजच्या चांगलं सत्या, पण नाही नाही सत्यानऊ पर्यंत नेऊन ठेवलंय.
हो ना, किती चांगली गोष्ट हाय, कुणाकुणाला दूध नसतं ना.
हा नसतं ते काय काय प बं सिजरेन प्रोसेसर मध्ये ते. गर्भाशय बाहेर काढलं जातं. तणं पूर्ण, आणि हां आधी पु. ताचा कट मगर बशायाचा कट, मग ते बेबी बॉर्न. जन्मनार मुल, हा अस प्रोसिजर असते. तसं ते कठीण आहे तसं, पण ते हल्ली आता तेच प्रचलित झालंय सगळं.
हम्म.
मग त्यांच पण ऐक की परतच्यावेळी तर त्यांना इन्फेक्शन पासून एवढी काळजी घ्याय लागती. त्यांना सर्दी वगैरे कफ, श्वास, आ पूर्ण अस जाटक क्लाउन, जाग ठेवून बघाय लागतं. ते झोपल्यात का, झोपेतच, कमी असते हो, कधी कधी झोपेत पांघरुणात गुदमरतात एवढी छोटी मुलं, हो त्या ते त्यांच्यासाठी त्यांना पूर्ण अ लक्ष देऊनच त्यांन चे हा लक्ष देऊन त्यांच संगोपण कराव लागतं, ते छोटं, साधारण एक महिन्याभराच झालं ना कि मग जरा धोका
हातात व्यवस्थित धराहिलेत.
हा कमी वाटतो जरा नाहीत तोपर्यंत बाहेरची आणी कीन्फेक्शन आणि खे बघायला येणारे शक्यतो खर तर पूर्ण सिझरियन एवढ्या छोटा बॉन झालेल्या अं जन्म झालेल्या मुलांना बघायलाच जायचं नाही खरं. आ कारण तुमचे हजारो श्वास, हजारो तुम्ही ठिकाणी फिरून आलेला असता.
हम.
आ आणि ते लगेच त्यांना पकडतं ना, कारण प्रतिकारशक्ती कमी असते.
हं उलट आवर्जून जातात लोक बघाया.
नाही ना हे आता आपल्या ह्याच्यात प्रचलित त आतां आणलं पाहिजे ही गोष्ट, की बाबा आजारी माणूस आहे. तर ते आता हे बाळ झाली, पण आजारी माणसं सुद्धा मोठी माणसं म्हा तारी माणसं त्यांच पण रोग प्रतिकारक शक्ती कमी असती, बाहेर येऊन बाहेरच्यांना भे टून जावं, त्या आजारी माणसाला बघायला सारखं जा खोलीत जाऊ नये. जी दोन कोण हाताळणारीये तेवढीच दोन, तीन, माणसं त्या मुलांना हाताळणारी पाहिजेत. खूप माणसांनी हाताळायचं नाही, हल्ली ते बेबी बास्केट छान येतात जरा बऱ्यापैकी, त्यातनं धरायला येतं त्या बेबी बास्केट न.
हं!
मुलं हाताळली जात नाहीत, हा गादी असते चेन असते जरा खोपा केल्या सारखी आणि बऱ्यापैकी ते अ. अ ह्या हाताला धरायला येत, किंवा मुलं हाताळली जात नाहीत.
हा हा म्हंजे डा अ अगदी म्हणजे, त्यांच्या पूर्ण त्वचेला आपला हात
हा हात टचच होत नाही काय त्या बास्के, ते अस गादी सारखं बॉस बॉक्स केलेले हा अच्छादन ते तसच ते घ्यायचं. त्यांना आणि मग तस ते एकमेक घेऊ शकतात पण तरीही यातून श्वासाचा परिणाम काही थांबत नाही ना.
होय, होय.
श्वासाचा परिणाम चालू असो तुम्हाला फक्त आता टच अ त्यांना स्पर्श नाही झाला, एवढंच फक्त.
हो हो श्वास असतच की. हं कोण, कोण बाळाचे पापे पण घेतात, हं जवळ
नाही ना कधीच घेऊ नही, तसं तुम्ही अजिबात त तसं नाही करायला पाहिजे. हूं म्हणजे अ पूर्वी अ शुद्धता होती वातावरणात. अ माणसांच्या चित्तवृत्तीत शुद्धता होती.
वा!
हा आ माणसांच्या न वागण्या बोलण्यात शुद्धता होती जरा. त्यामुळ वातावरण शुद्ध होतं, आता तसं राहिलेलं नाही ना आता हजारो धुलीकन हजारो माणसांच्या वेव. त्या काय म्हणता ते मना तुन निघणाऱ्या त्या संवेदना सगळ्या फिरतच असतात, सगळ्या त्या ह्याच्या बरोबर. तर मग ते त्रासदायकच होतं, ते मुलांना. हम्म! त्यांचे ते डोस असतात. त्यांचे ते ड्रॉप्स असतात थोड्या थोड्या वेयानें किती किती मिलीचे. मग ते नीट बघितलं तर ते मिली कळतं. आणि तेवढं मिली दिलं घेतलं जात. नाहीतर कस होणार पुन्हा ते मिली औषधचा परिणाम वाढतो. ते काळजीपूर्वक त्यांना ते औषधं द्याय लागतात. हम्म! साडेतीन, साडेतीन अ आता त्याच्यावरती क कट असतात त्या टोपणावर साडेतीन तर ॲक्युरेट साडेतीनच घ्यायला पाहिजें.
हा हा म्हणजे.
तुम्ही पावणे चारही करायचो नाही, सव्वा तीनही करायचो नाही. तीन हे पण करायचं नाही. अशी शुश्रू त्याची काळजी व्यवस्थित घ्यायवी लागती. किंवा त्याच्यानंतर तर बाळांतनीची काळजी खूप बसण त्या त्रासदायक होतं.
हा, हा. तेच म्हणटलं तुमचा नातू झाल्यामुळे तुम्हाला जास्त माहिती झाली त्या संदर्भाला हेनाइ. हम्म!
ते बसणं त्यांचा परत, त्या दुधावरण सुद्धा त्यांची तब्येत बिघडते आईच्या दुधावर काय जे काय आईन डायट घेतलाय. त्या डायट वर सुद्धा त्यांची त्याच्यावर आ आता आईनं ओवा खाल्ला तर
हा.
ते दुधात दुधात उतरत आणि त्यामुळ मुलांचं पोट हे राहातं
हा हलकं राहत म्हणजे किंवा गॅस धरला जा
जात नाही असेच आहार घेतले पाहिजेत. कि जे मुलांना पोषक आहेत. हा तर मग ते ती ती त्या डाएट वर त्या मुलांच पण तब्येत आणि संगोपन अवलंबून असतं. असं पण कराय लागतं.
हा म्हणजे काय आरबट चरबट खाऊन चालणार नाय बाळांती
पाळत नाहीत लोकं.
होय.
लगेच आंबट खाणं लगेच हे खाणं ते त्या दुधात स्त्रोतरते.
हा बरोबर आहे त्यामुळे बाळाच्या तब्यतीवर परिणाम होतो. हम्म
अशा पद्धतीनं ते त्यांच्या डाएटची काळजी आईची डाएट ची घेत
हा.
आणि ह्या प्रोसेसची सुरुवातय. हा् हे तर आहेच आहे आईच्या आहारामुळे मुलांच्या तब्येतीचा
हा नाही पोट बिघडत वगैरे त्यांचं ना संडसाला पातंळ होतं. पोट बिघडतं हा हा
अं च पूर्ण सुरवात ही गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून ती काळजी घ्यायची असते या गोष्टीचं. हा तर ते तो त्या ह्याच्यातला व्यवस्थित विकास होणं. या गोष्टी आताच्या ह्याच्यात चित्र कस आहे की मुलांच्या आया जाड होतात. आणि मुलं बारीक होतात ॲ प्रत्यक्षात असलं कसं पाहिजे की मुलांची तब्येत वाढते आणि आई बारीक होती म्हणजे तिच गर्भशय त्यादू ''--'' पिण्यामुळे मुलांच ते मुलं दूध अंगावर पिण्यामुळे ते आत ओढलं जातं. आकुंचन प्रसरण व्यवस्थित पावतं. हा त्या दुधाचा इफेक्ट दूध पिण्याचा मुलांचा इफेक्ट चांगला असतो त्यामुळे ते मानसिक पन सांभाळाय लागती सुरुवातीला झालं की ते मानिक अशी असते की मला काही नको म जम जमत नाहीेये ते केलेलं नाहीये किंवा ते नको वाटतं त्यामुळे तिची मानसिकता पण सांभाळाय लागती. किंवा असं नाही असं आहे अशा पद्धतीनं ते गेलं पाहिजे. तर अशा पण गोष्टी बाळांतणीच्या सांभाळाय लागतात त्या मुलांच्यासाठी. त्याचा सुद्धा परिणाम मुलांच्यावर होतो. त्या स्थितीचा पण परिणाम जस गरोदरपणात आनंदी राहणं की आतली बाळ चांगली असतात हसरी.
हा!
तोच परिणाम इफेक्ट चालूच असतो ना.
हा हा. ऐका ना चालेल म पुढच्या फोनला सांगाल का तुम्ही नंतर माहिती उरलेली? कारण मला पण जरा काळजी घ्यायची हो हो चालेल मग करते परत.
हा हा.